हॅलो
हा आवाज येतोय?
हो येतोय तुमचा येतोय तुम्हाला तुम्हाला येतोय?
होय थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे.
हा हा. बोला ना.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
काय चाललंय?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
तुम्ही काय केलं?
पिठलं भाकरी बनवलेलं आहे आमच्यात.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
पिटलं भाकरी बनवलेला आहे ना आमच्यात.
हा हा. मग काय लग्नाला बड्डेला वगैरे गेलता का काय कार्यक्रम अटेंड करायला?
हो लग्न होतं आमच्या इथं, लग्नाला गेलेल ना. शेजारच्या मुलाचं होतं.
. हॅलो
काल होतं लग्न?
हॅलो
हॅलो
हा बोला.
हॅलो.
ह बोला.
हो.
वर कार्यालयामध्ये होतं. इथून स्कूल बस केली होती ना. वऱ्हाडी हो गावामध्येच होतं. वऱ्हाडी मंडळांनं घरापासून तिथं कार्यालयापर्यंत नेण्यासाठी, स्कूल बस केली होती. त्यामुळं सर्वांना लग्नाचा आनंद घ्यायला मिळाला. जेवण वगैरे छान होतं लग्नामध्ये.
काय काय होता मेनू?
मेनू श्रीखंड, पुरी मसाला पुुरी, मसाले भात, पापड, भजी
आणि पांढरा भात?
पांढरा भात, वरण, मसाला पुरी होती, पालक पुरी होती, पनीरची भाजी होती, सुकी मटकी बटाटा मिक्स होता.
आमटी आमटी होती, मेनू छान होता आजचा.
आता सगळ्या लग्ना
हो, पण खायचं कोणतं हे समजत नाही ना लवकर.
हा.
ह भरपूर मेनू असतात, पण खायचा कोणता? समजत नाही.
बासुंदी, श्रीखंड वगैरे होतं का?
हो, श्रीखंड होता ना.
श्रीखंड
श्रीखंड होतं, आमच्या लहान मुलाला श्रीखंड खूप आवडतं.
हा हा. ते जेवला का मग?
हो मनसोक्त जेवला तो, तो तस श्रीखंड असेल ना म पोट भरून जेवतो तो, त्रास देत नाही जेवताना कोणता.
हा तुमचा जरा रेंजचा प्रॉब्लेम हाय जरा बात
नाही आमच्याकडं फुल रेंज आहे.
ते तुमच्या तुमच्या फोनवर रेंज असते, पण ऍपवर ते रेंज नसते.
हो का? मग ऍपवरती रेंज नाही म्हणजे आपण काय करू शकतो?
थोडं बाजूला व्हायचं, किंवा मोबाईलला रेंज
हम्म हम्म
हॅलो.
नमस्कार.
हॅलो.
हॅलो हॅलो. हो येतो येत
हॅलो हो येतोय येतोय. हा बोला. आवाज येतोय.
हो येतोय, हा.
आणखी स्वीट काय होतं जेवणानंतर?
जेवणामध्ये स्वीट दिलं होतं.
हम्म.
स्वीट तसं स्पेशली काही नव्हतं.
वगैरे.
नवरा नवरीचं फोटो सेशन वगैरे छान अ.
ह फोटो सेशन कस केलं?
छान प्रकारे. पारंपरिक पद्धतीनं लग्न झालं त्यामुळं पारंपरिक फोटोशूट होत, प्री वेडिंग शूट पण बनाके तर तेनी आपलं.
मग स्क्रीनवरती दाखवत होती?
हो, स्क्रीनवरती दाखवत होते ना.
हम्म हम्म. असे शे फोटोशूट म्हणजे ज्या पारंपरिक पद्धतीने
ते आता का कासुटा वगैरे नेसून शेतामध्ये शेतकरी कसा असतो की नाही? त्या टाईप मध्ये प्री वेडिंग शूट पण
हा हा, आयडिया
हा.
आयड्या खूप छान आहे ना ती?
हो ती आयडिया खूपच छान आहे. कसं होतं ना माहिती आहे का ते पूर्ण ह्याच्यामध्ये ना आता शेतकऱ्याची थीमशेतकरी असेल, तर शेतकऱ्याची थीम इंजिनिअर असेल तर इंजिनिअरिंग, डॉक्टर असेल तर डॉक्टरची थीम असं थीम वेगवेगळ्या करून ते काय करतात, माहिती आहे का प्री वेडिंग शूट करतात.
मग कॉस्ट्युम पण त्या त्या प्रकारचा असतो का?
हो कॉस्ट्युम सेम त्या प्रकारच शेतकरी अस शुद्ध शेतकऱ्याच कॉस्ट्युम. आजकाल काय करतायत शेत करी जरी नसेल तरी सुद्धा लोकं एक ट्रेडिशनल म्हणून, ते लुक करून प्री वेडिंग शूट बनवतायत.
हा म्हणजे आता इंजिनिअर इंजिनिअरिंगचं इंजिनिअर लोकां च जरा असेल, तर इंजिनअरिंगचा कॉस्ट्यूम कशा प्रकारे अस तर मग फोटो काढताना
ते काय करतायत माहिती आहे का? त्याच्या त्याच्या लुकनुसार ठरवतायत. ते इंजिनिअरिंगचा अस स्पेशली कॉस्ट्यूम नसतो ना. सिविल इंजिनीरिंग वेगळा. कम्प्युटर इंजिनिअर वेगळा, हो.
जॅकेट असतो वरती सिव्हील इंजिनिअरला आणि डोक्यावरती हॅट असते ती कॅप. पिवळ्या कलरची किंवा केशरी कलरची.
हो, हो.
तो सिव्हील इंजिनिअर आणि नंतर कुठला
हा.
अ सुूट बुट अस चालत. म्हणजे ऑफिशल आणि आर्मी वगैरे असेल तर आर्मीवाल्यांचे कपडे. डॉक्टर असेल तर मग डॉक्ट
आता
हा, हो.
आणि केक वगैरे केला की नई?
हो केट केक कट केला ना.
हम्म.
परत मुलीचं स्वागत छान प्रकारे केलं.
केलंत?
फटाके फटाके वगैरे वाजवून छान प्रकारे तिचं स्वागत केलं.
जास्त फटाक्यांचा वापर कर
हो ते बरोबर आहे इको फ्रेंड केलं पाहिजे.
हम्म.
ते आता ट्रेडिशनल नाही का निघालं, सुन आली सोन पावलानं आली. क नाही सुन आण सुन नाही लेक आणली. सोन पावलाने तसे गाणं वगैरे लावून
हा हा माझ म्हणणं काय तो वापर फटाक्यांचा केला होता
हा.
फुलांचा केला होता? स्वागत
फुलांचा केला होता जास्त.
म्हणजे स्वागत त्याला कशा फुलांच्या पायघड्या वगैरे डिझाईन काढतात, फुलांचे रांगोळी काढतात. ते त्याच प्रकारे आपल्या जोरात केलीत.
हम्म. अ पण फुलांचाच जास्त प्रकार होता ना.
हा, ते दिसायला पण छान दिसतं ना?
हो छान दिसत. वेगवेगळे कलरचे असतात ना.
आणि आता हि
हो.
सप्तपदींच्या डिझाईन किती छान करतात फुलांची.
हो, हो. अतिशय उत्तम प्रकारे होतं ना ते फुलाचं डेकोरेशन.
आणि मध्यंतरीच्या काळात कसं स्वागतासाठी गुलाबाच फूल हातात द्यायचे आणि स्वागत करायचे. किंवा एखादी शाल गळ्यात टाकायची आणि पाहुण्यांना आलेल्या पाहण्याच्या अंगावर त्या अत्तर मारायचे.
आणखीन रिटर्न गिफ्ट म्हणून लग्न मग काय आता रिटर्न गिफ्ट म्हणून गृहोपयोगी वस्तू पण दिल्या जातात ना.
हो ना. तुमचं
ते हिकड आता अ शनिवार एक लग्न आहे. आज एक लग्न झालं. परत तर परवाच्या दिवशी एक लग्न झालं आमच्या गावामध्ये
हो आता हे तिथी आहेत लग्नाच्या त्यामुले लग्न होतायेत पटपट.
आता आज आणखी एक दोन मुहूर्त तिथी अस असतील लग्नाच्या.
हा, हा.
नंतर मग बंद होतात लग्न, नंतर दिवाळी नंतरच. तुमची विवाह झाल्यानंतरच लग्नाची तिथी निघत्या.
हो आषाढ महिन्यानंतर लग्न बनवत करत नाहीत ना.
हा दिवाळी नंतर कसं म्हणजे मुहूर्त चालत ना मार्गशीर्ष